आ.
हा बोला कि.
हम्म हम्म काय नाही परत ते कॉल लागत नाही म्हणून आणी म्हणलं थोड्या वेळाने करूया.
हो ते लगेच हे होते हो जरा रेंनचा प्रॉब्लेम आहे नई.
हां हां हां हम्म बर बर बाकी गण पती वगैरे तुमच्याकडे
हो आता आहेत की गणपती.
घरी बसवताय तुम्ही?
हो बसवते की, बसवतात की इथ घरी असतोय आम च्या इते परत मंडळा आहे मंडळात असतो.
जवळ आहे का मंडळ पण?
होय मंडळ पण जवळच आहे. मग आम्ही सगळ्या आमच्या ग्रुपचच म्हणजे इथ आहे मुलं बसवतात ते.
हम्म छान वाटतय ना गणपतीत
होय गणपती त्याने आमचे इथं कार्यक्रम पण ठेवतो ना आम्ही काहीतरी
होय दर आठ म्हणजे हा हा हा. गंगागौरीच पण असते का?
हा गं गौरी ते नसतय पण म्हणजे आम्ही काय करतो इथ आमच्या इकड माहेरी छान होतं की आम्ही सगळे एकत्र जात होतो. पण इथं असं नाही आहे पण आम्ही आमचा जेवढा आता ग्रुप आहे. त्यात आम्ही सगळ्या एकत्र आमच्या इथं बोर आहे ना पाण्याचं मग तिथंच सगळ्या असं य ात जमतात भरपूर जागा आहे समोर म तिथच भरतो खेळतो वगैरे
होय.
भरल्यानंतर एक तास दीड दोन तास
हम हम हम.
आणि मग घरी घेऊन जातो. बाकी असं नाही बघायला जायला ते अ
घरात वगैरे ते गंगागोरी बसव
बर हा तसं नाहीये फक्त आम्ही गौरी आव आणि ते एवढं आणतो घरी गौरीच पण असं मुकुट वगैरे असं काही नाहीये.
नाही वय हा हा हा म जवळपास कुठे तसं नाहीचं आहे तुमच्याकडे
नाही आमच्या इकडं नाही असतय गावात पण आम्ही जरा गाव म्हणजे म्हणजे आउट साईडला आहे ना हा त्यामुळं असत पण नाहीये घरात पाठवून नाही देत. ते रात्रीच ते असत ते तेव्हा नाही पाठवून देत हा बारा नंतर ते चालू असते. मग ते घरात नाही पटत त्यामु आमच्या माहेरी असते. माझ्या माहेरी आम्ही जात होतो बघायला वगैरे आवडतय पण इथं नाही पाठवून नाही देत तस प एक वर्षी गेलेलं लग्न झाल्या नवीन लग्न झालेलं तेव्हा म्हणजे आ गावात पण आमची म्हणजे भाऊकी आहे ना तिथल्या सासूबाई बघायला बोलवलेल्या. गेलेलो एकच वर्ष गेलो दोन वर्ष गेलो. नवीन असताना मग परत आता मुलगा लहान असल्यामुळे नाहीच. परत मग त्याला सोडून जायचं झालंच नाही अस ते बघण्यासारखं छान पण
पाठवायला पण पा आणि खूप वेळाने असते त्यामुळे जर असं हेच पाठवायच म्हणल की, भेळा नसते आमच्या तिकडे माहेर घरात आमच्या आत्यास त्यांच्या अंगात येते ते त्याच्या इथे पण बसवतोय. तसं काही नाही फक्त ते बसवून आवर आरास वगैरे करायची एवढंच.
हा,
हम्म छान वाटतय पण तेवढे एक अकरा दिवस.
तेवढे कसे दिवस जातात ते कळतच नाही.
कळत नाही सगळ्यांच काहीतरी असतंय हे करायचंय.
होय आमच्यात. ते प पहिल्या दिवशी हरतालिकापासून चाल होते मग हरतालिकेची पूजा तेवढं मी. घरी करते मग आणि सगळ्या मग सगळ्या येतात आमच्या. त्या जवळ आहेत त्या सगळ्या आमच्या घरी येतात हा आमच्या घरी. पूजा वगैरे करून मग ते मुकुट वगैरे आणून पूजा करते. मग त्या हरताल लेखेला सगळं येतात मग त्यांना नाष म्हणजे नाष्टा काय नसतोच पण उपवास असतो. हे ना फळ वगैरे चहा कॉफी असं दूध वगैरे हा देते. मग. तरी आम्हाला लैवेळ होतोय म्हणजे असं सगळ आवर आम्ही एक हे केलेलं असं ना आज या साड्या सगळ्यांनी. अशा प्रकारच्या साड्या नेसायच्या असा. हा मग आम्ही गेल्या वेळेतर असं एक अस कॉटनची साडी होती. एकसारख्या आम्ही सगळ्या साड्या घेतलेलो. म्हणजे कलर वेगवेगळे होते पण एकच प्रिंट त्याच्यावरती त्याचा. पॅटर नाही एकच होता. अशा साड्या आम्ही सगळी घेऊन मग त्या हरताल केे पर्यंत तयार करून घेतलं सगळ्यांनी. आणि त्या दिवशी नेतल हो सगळे सेम एकसारखे. हो मस्त आणि गेल्या वर्षी. गेल्या वर्षी पण हरता कला काय केलेलं अ अस नको. ची म्हणजे सहा वर साडीची आपली नऊवारी साडी नेसून. एकसारख्यात आपण खण साड्यामधल्या खण का काहीतरी नवीन आलेले तेव्हा. त्या साड्यामध्ये आम्ही हे केलेलं लुक केलेला तस आम्ही गौरीला पण तसच. करतो नवरी नेसायची तर सगळ्यांनी नवरी नेसायची हा का आज. कलर हा जर हिरवाच कलर तर हिरवाच कलर. असा म्हणजे एक काहीतरी ठरवतो आम्ही काय करायचं सगळ्यांनी मिळवून.
तरी असं हा हा.
म्हणजे काहीतरी एक कलर किंवा एक काहीतरी ठरवायचं हा मोठ्यांच. किंवा हे असं काहीतरी ज्वेलरीच. असं काहीतरी पॅटर्न ठरवतो की त्या पॅटर्न मध्ये आपण सगळेजण यायच. म्हणजे आपण ह्यामध्ये पण कस. त दसऱ्यामध्ये आपण करत नाही काय नऊ कलरचे नऊ दिवस. हा त्या पा पट हा तस घरी म्हणजे. प्रत्येक क सणाला हा ठरवूनच. परत ता वट पौर्णिमेला पण ठरवूनच. एकसारख्या साड्या हा सगळे हा आणि एकी. ह एकत्र एकी आहे ना आमची अशी म्हणजे. इथं कुणाचं असं नाहीये हा भांडणी वगैरे काही असं असा प्रकार काही नाहीये. जरी झाले म्हणजे तेवढ्यापुरतं तेवढंच असं काय एवढं मोठं मण मार भांडण होत नाही. सगळे एकमेकांना समजून घेतात होय.
सेम सेम अस छान वाटत.
ला पण आम्ही एकत्रच. कुठं पण जायचं असेल. इव्हन आपण, गावात आम्ही जरी कुठ कार्यक्रम किंवा कुणाचं, पण? आ जर आता मी गेलेले कार्यक्रमला, पण आम्ही सोबतच. सगळ्या गेलेलो. हो सगळे सोबत. हा सगळे फ्रेंडस. माझ्या सासूबाईयत. सगळ्या मला. म्हणजे, मी एकटीच त्यात लहानय. बाकी सगळ्या सासूयत. पण सासूयत पण ते, एज कमीय. म्हणजे सासू नात्यानं लागतात. पण, एजा ए हा, हा. पण वयान सगळे कमीयत. हा पाहुणे पण. आणि हा, पाहुणे पण. सासू म्हणजे सगळेत असं एकत्र असल्यासारखं आहे.
हा, हा, हा. छान वाटतय पण. ते सगळे असं गेलेलं, कायम सोबत.
ला तर एवढी असं ट्रीपला वगैरे तर गेल तर एवढी मज्जा. म्हणजे, एवढं असं मी एन्जॉय करतोय. लहान- मोठं तिथं काय नसतंयच. सगळे एका वयाच्या असल्यासारखं, आम्ही वागतोय. तिथं पण रे, हा तिथं पण कोडं. असं काहीतरी, म्हणजे हा आता वनपीस तर, वन पीस. हा. थ्री - पोर्थ तर, थ्री पोर्थ. असं. हे काहीतरी करून जायचं. आता चाललंय, बघूया आता. ट्रिप च आणि परत नियोजन. बघू आता, काय होतय?
हा, हा, हा. चांगलं वाटतय ते. आळी दसऱ्यात दांडिया वगैरे.
हो दांड्या तर खूप. मी, म्हणजे, इथ कुणाला तसं म एवढं माझं नशीब चांगलंय. की, मी पहिल्यांदा आले आणि अ पहिल्यांदाच ईथ दुर्गामाता, त्याच वर्षी बसवली. आणि इथल्या म हा, हिथ, हिथल्या कुणालाच ते दांडी या, असा प्रकार काय, माहि नव्हता. माझ्या माहेरी बसवत होते. मी जीथं प म्हणजे, भरपूर खेळायचे. ह, मला आवडत होतं, ते. दांडिया. सगळे प्रकार येत होती. मग मी इथल्या मु सगळ्यां- सगळ्यांना मी शिकवलं. अजून पण ते म्हणतात. की, ही आल्यामुळे इथ. दुर्गा - दर्गा माता पण बसली आणि आम्हाला, दांडिया पण खेळायला मिळालं. मी बारा- बारा, एक - एक वाजूपर्यंत खेळतो. सगळ्यांना अजून पण मला म्हणत्यात, ही शिकवली सगळ्यांना, म्हणून. मी सगळ्यांना शिकवलेेत. त्यांना हना प्रकारच माहित नव्हता, हा दांडियाचा. हा, इथ. हा नव्हतं. आणि तसं कोणाच हे नव्हतं. मी. म्हणजे आम्ही, मी आल्यापासूनच. सगळे असं, ऍक्टिव्ह म्हणजे बाहेर फिरायला वगैरे, जायचं. हा हे क म्हणजे फ्री. ज - जास्त फ्रीली वागतात.
वागतात. हं. तसं असेल ना मग. एक जण कोण तर तसा असेल ना, मग ते ग्रुप पण तसा छान अस बनतो. की हे करूया. ते करूया. पुढचे सगळे सांगतात ना. आपण असं केलं पाहिजे. तसं
हा म्हणजे, सगळ्या होत्या ऍक्टिव्ह. असं नाही मी म्हणत. की, मी मीच एकटी अस ऍक्टिव्ह होते. पण कोणच बाहेर पडत नव्हतं. कारण मी कस, जॉबमूळ मी बाहेर पडत होत. त्यामुळे मला बाहेरच जास्त हे होतं ना. बघून यायचे. हा मग त्यांना सांगायचं. असं झालं. असं असं करायचं असतय. अस, मग हे झाल्यामुळे, मी जास्त बोलते त्यामुळे, मी सगळ्यांना एकत्र केलेय. सगळ्यांना असं. आता सगळे म्हणतात, तुमचा ग्रुप खूप छानय. खूप. कुठं पण जायच असेल तर, आम्ही ग्रुपन. जरी मी नाही गेले. तर ती का, नाही आली? विचारतात सगळे. ग्रुपन तुमचा, ग्रुप मध्ये हा का, नाही माणूस? कुठ तर म्हणजे गावी वगैरे गेले की लगेच ओळखतय हा एक माणूस नाहीे तुमच्यात. के मी हे हा माणूस लगेच ओळखते.
ते पण असं असते की स्वभाव असता तुमचा आहे ना कि सगळ्यांनाच
हा मग एकत्र आम्ही हा, हा सगळेजण मला मी कुठलाच जॉब च्या ठिकाणी पण आता मला माझा एवढा भरपूर म्हणजे असं अ फ्रेंड सर्कल आहे. एवढा म्हणजे हा म्हणजे हा, हा त्यामुळे. आणि कसं बाहेर मी जॉब भरपूर ठिकाणी केले असं एक खा ठिकाणी असा पन भरपूर ठिकाणी जॉब केलाय. पण सगळीकडे म्हणजे हेच आहे, सगळीकडं फ्रेंड आहेतच माझे. कुठं असं नाहीे की मी फ्रेंड केले नाही, आणि सगळे आता पण मी.
ते पुढचं व्यवस्थितीय बोलणारच असं होतेय.
म्हणजे भरपूर आहेत, कुठल्या पण साईडला जावा कोकणात गेलं तरी पण आहे, तिकड बेळगाव साईड. ला इकड क आपलं हा इकडं कराड हो आता पंढरपूरची पण माझी एक मैत्रीन आहे ती आता म्हणत आहे की या आता म्हणजे वारी चालू आहे ना हा मग. बघूया आता चाललंय जायचं म्हणतेय बघू आता. सगळं जा गेल तर आम्ही आता न परत सगळं ग्रुपच घेऊन जाला पाहिजे मला एकटी नाही गेले, एकटी गेलं किं म मला भांडणच करतो मग एकटीला आम्हाला का ना सांगत ते तस होतेय मग आता जायचं तरी ग्रुप न जायला पाहिजे मग तेच हो म्हणाले आता संडे आलाय आता बघूया जाऊया. चाललंय नियोजन सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत यायचं. ते आवडतय मला तसं दिंडी वगैरे असं बघायला. त्यातन चालत वगैरे थोडा वेळ जायचं.
होय त्यावेेळेस वेगळा लुक ठरेल असतो असा आवरून जायचं. पारंपरिक.
पण झालं जायचं असेल तर सगळ्यांनी एकतर कॉटनची आता नवीन आले की साडी गडवाल साडी नेसायची किंवा खण साडी असेल. तर आपल्याकडं खण आणि सगळं खणचं त्याच वरचय ज्वेलरी असं घालून जायचं आता चालय बघू जायचं तर अजून लांब आहे, पण काय घालून जायचं हे चालू आहे.
चालू आहे जाईल, होईल होईल ते पण.
होय नाही करतात पण आणि सगळ्या कस उत्सुक पण आहेत ना म्हणजे, करण्यासारख्या पण आहेत, की अस की नाही हा नाव ठेवणारे असतात ना.
हां!
आम्ही जुनी ठेवतात पण आम्ही लक्ष नाही देतं तिकड आता मी तर नाही देत.
रस्ते.
मी तर अजिबात लक्ष देत नाही. किती पण मला बोला मी इकडून ऐकणार इकडून सोडून देणार परत मी आहे तशीच आहे. परत किती पण माझ्या सोबत कोणी पण भांडलं. तरी आणि पाच दहा मिनिटांनी जाऊन परत आणि आहेतच नॉर्मलच बोलणार मी तो राग राह
हूं तेच चांगलंय.
राग वगैरे काय असा नाही. हा हा थोड्या वेळाने आहे ते आहे.
हम्म, फ्री राहायचं होय तेवढ्या पुुरतं होणार चालणार
हा होणार ते का असं होत थोडं का थोडंफार होतयच तसं एवढं असं म्हणजे हे होत नाही. थोडंफार कुठं तरी होतय तेवढं चालतय
चालते चाल काय नाही, निवांत आता काय तुम्ही मग फ्रीच?
हो जेवण वगैरे झालंय आता मुलगा येवू पर्यंत तीन वाजेपर्यंत फ्री तो आल्यानंतर मग हो तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता यायला मग त्याच्यानंतर मग त्याच चालू होतंय सगळं जेवण, खाणं परत मग त्याला झोपवायचं आपण पण थोडा वेळ झोपायचं. परत संध्याकाळी म चालू ड्युटी सहा वाजत
झाली ड्युटी सुरू जेवणाची ती रात्री अकरापर्यंत सुरुच असते.
हा अकरापर्यंत नायी नऊ वाजूपर्यंत होतय सगळं नऊ परत त्याचा अभ्यास अभ्यास घ्यायला पाहिजे नऊ ते साडे दहा पर्यंत अभ्यास होतोय मग साडे दहाला हा साडे दहापर्यंतच कारण मला सकाळी अनं परत पहाटे पाच ला उठायला लागत. त्याच्यामुळं साडे दहापर्यंतच
लवकर उठाय लागतंय?
हा वॉकिंगला जातो आम्ही सकाळी, त्यामुळं
चालतंय, चालतंय, करते परत फोन हा हा
हो हो चालेल
अच्छा